हॅलो हा कॉल आलाच नाही वय तुम्हाला.
नेटवर्क पण मग मी परत लावलोत. राहत आणि नेटवर्क दाखवत नव्हतं मला.
नाही मी आता लावलेला, तेव्हा माझ्याकडन रिंग जात होती.
हम् हम. दाखल नाही जरू. .
पाऊसाला न मोठा म्हणून तसं झालं ते बहुतेक.
हम्म. त्यामुळ पण नाही नेटवर्क इश्यू नेटवर्क इश्यू नो इंटरनेट असं दाखवत होत.
ह.
मी आत्ता बघितित. मी जेवायला बसणार आातता मग मी ते डॅशबोर्ड वर जाऊन बघितलो माझे. पण कॉलनी च तथे पन्स. म्हणले मोजू लो काय. सव्वीस सत्तावीसच हे झाल्यात कॉल म्हणजे माझ्या शून्यला जास्त पडल्यात. ना हा.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
आणि ते मिस्टरांसोबत बोललेलं पण मराठीच बोललय नाही ते आमच्या हिंदीमध्येध्येच बोललोय.
ह नाही मराठीतच बोलायचं आहे हिंदीत चालत नाही.
भाषा वेगळी होती. कॉल रिजक्ट झालाय तो आणि. पण ते पूर्व निियोजित होत ते पण आले. किती चार पाच कॉलला आले माझ्या. आणि बजाताता. चार पाच कॉल लढले माझ्या तस.
असं पूर्व नियोजित करायचं अस त तर आम्ही घरातच फोन कर केलं असत.
होय का वेगळं
त्यांच त्यांनाच माहिती मा जरा माहिती असत तर बरटलं असत आधी.
होय.
आणि आमच्या शून्यला कॉल गेल्यात त्याच काय?
होय आणि ते इन व्हॅलिड स्ट्रिंग गेलंय ते तर कॉल केलं पण नाही तरी पण ते तसं होतंय मग आता त्याच काय करणार आहे तुम्ही?
जाऊ दे काय होईल.
जाऊदे काय होईल ते होईल. आणि एकदमच पाऊसा आला आता कमी आला.
होय आता कमी झाला नव्ह.
हम्म. हां
म काय दिवसभर व्हिडिओ कर आणि हेच्यातच टाइम गेला. आणि नंतर कॉल लावायचं म्हटलं तर ते आणि
नेट नेटवर्क नाही. हां तुमचे ते कालचे व्हिडीओ वगैरे असतील. ना त्याचात ते सगळं सोडण्यात मिक्स करण्यात असत काय.
व्हिडिओ तयार केलो सगळं मॅडम लागली फोन करायला व्हिडिओ दे व्हिडिओ दे करून.
हां मम्मीकड ते जण मागत असतील कार मम्मींच्या फोन मध्येच काढलेलं काय? आणि. आता कधीपासून कॉलेज?
अजून आता फॉर्म भरायच चालू चाललाय आता पंधरा जुलै पर्यंत तारीख, मी घरात तच भरणार.
हां हां. आणि हे कोणत कॉलेज?
कॉलेज
हां हां हम्म
बघू कोणत भेटातय ते भेटलं आता.
बीसीवाल्यांना कुठं बाहेर जायला लागत नाही सगळं मोबाईल व घरी बसून होते.
होय. नाही तरी बी भारत्यात की बाहेर आता माझी मैत्रिणी आता शंभर रुपये देऊन खाली भरली फॉर्म.
खाली भरून आली काय सायबर कॅफेत. हम्म हम्म. सुंदर बागेत गेली असल.
अ तिकडं नाही इकड कॉलेज जवळ. कॉलेज जवळ नाही का आमच्या तिथं? महालक्ष्मी पण नाही ति पलीकडं आहे कि आतमध्ये महालक्ष्मी मध्ये नव आमच्या कॉलेजच्या इकड पलीकडं आत रोड गेलाय बघा
हम्म हम्म
हो चितित हॉटेल नाही त्या कोपऱ्यात काहीतरी तिथलं नाव काय माहित
आतमध्ये आहे काय ते झेरॉक्स वगैरे होते इकडं
इक इकड आत मध्ये नाही इकड पलीकडच्या साईड लाआतमध्ये पलीकड ती शाळा आहे ना आमच्या कॉलेजच्या पाठी मगं त्याच गेट आहे का नाही त्याच्या समोर पाठीमागचा साईड ला त्याच्या समोरच आहे तिथ हम् ते फॉर्म प भरतोय ना व्यवस्थित माहिती त्यां सांगतय हे महालक्षमी मला एवढं नाही त्यां कस्टमर जास्त असतय न तिथ गर्दी असते नाही माहिती आहे त्यांना पण सांगत नाही झेरॉक्स ला पण फॉर्म भरायला पण गर्दी असत्या
सांगतात केव्हा मित्राचे नवजे असतेने त्यांचाला होय म्हजी भाऊजी म्हणतातना सगं
कुठ महालक्ष्मी म घ नाही भाग्यलक्ष्मी म्हणाला पेट्रोल पंप मध्ये आहेत हे ना
हा
ते चांगलंय हे भाग्यलक्ष्मीवाले आता नवीन घाठले बघा
अवो महालक्ष्मी तेनसते महालक्ष म्हणजे त्यांचा गाळा होता मग हना एवढं बिझनेस व्हायला लागला ते बघून की नाही त्यांनी भाग्यलक्ष्मी म्हणून काढतते खर कस्टमर त्यांना जातच ना होय
चांगले नाही ते नीट सांगत पण नाहीत आणि पैसे पण जास्त
नाही त्यांना एवढं नॉलेज नाही ना कसं बरोबर विद्यार्थ्यांशी कसं बोलायचं कसं करायचं सगळं माहित आहे त्यांना
हम्म
हा त्यांचा मेवना पोलीस आहे ना आमचा क्लासमेंट आहे तो हम दोनौल झा एक मार्काने वेटिंग ला होता रेल्वेला फ त सलेक्शन पण झालं रेल्वेला पाच सहा वर्ष एक दहा वर्ष काढलं तिकड मुंबईला इथं शिवाजीनगरला येतो
शिवाजी नगर ख हा हा हम् हम
ह नल ब पोलातते
हम्म हम्म
हम्म आम्ही पोलिस त फॉर्मत त्यांच्याकडेच भरत होतो
हो तिथं कॅफे मध्ये
हम्म
आम्ही पण झेरक्सन काढायला तिकडे तो पण आम्हाला माहित नव्हते की ते तिकडं ब्र्यलक्ष्मी झाल्या आणि हे झालं आम्ही कुठं वरती बॉर्डर वाचतो जात तो आम्ही म्हणत होतो त्यांनी बंद के
सका दिसना का झाल्यात हां हा
नंतर तिकड पेट्रोल पंपच्या इकडे घातलय म्हणून
हा पेट्रोल पंपच्या आत घालत
होय. ते नंतर काय आलं आम्हा आम्ही कशाला तिकडे पेट्रोल पंप कडे बघू आम्ही सरळ गेलो कि डायरेक्ट आतच घुसतोय.
कुठ होय. पहिला वाटल त्यांचं आम्ही पण कॉल केला.
होय वरती होत की
नाही नाही त्याच्या बॅक साईड ला होत. हम्म नंतर तर मोठ्याली मग ते मालकाला जरा वाटना तं लईच पैश कमावलाय म्हणा आपणना ता म्हणला मोकळ करा. आणि आपण घातला देतो.
हम्म कधी जात नाही तिकड एवढी नसतात त्यांच्या जवळ
नाही पहिला कसं तुमचं असलच की हा यांनीच म्हणून तिथे गेल्यास सजल्यावर मग आपल आहे ते काम चालू हम्म
होय. नाही आमचे पण चेंजेस तेन सगळ झालत आम्ही फोन करून सांगत होतो हे करा ते करा. ते करा म्हणून करून देत
करतात मग ते असं हा
हे भागलक्ष्मी मला हे करत नाही. त्याच्या डबल पैसे घेतय ते महालक्ष्मीवाले ह महालक्ष्मीवाले तशे नाही चुकलं असलं तर ते तेच टाकतात त्याचे पैसे घेत नाही. भाग भाग्यलक्ष्मी वाला चुकीची प्रिंट काढला असला तरी बी त्याचे पैसे घेतोय.
मग कस जातील मग कस्टमर असल्यावर
होय. आणि ग्रुप वर कोण मॅसेज टाकले टास्क कम्प्लीट करून पण पेमेंटच ऑप्शन टास्क कम्प्लीट करून खूप दिवस झालं पण पेमेंट चा ऑप्शन होत नाही ओपण
हा मी बघितला मेसेज कम्प्लीट
ओ‌ हो
हम्म
अजून कोणाकुणाला हे टास्क आहे माहीतच नाही होय जेवले झोपालेत
आता मी दोन तीन जणांना ग्रुप मध्ये ऍड केलय. ऍड केले ना त्यांना अजून आला नाहीच काहा
तेच आणि कोण कोण टाकले ते पूनम वाघ वाढगवे वडगावे तिन पण मेसेज टाकला अजून मला टास्क आला नाही.
हम्म नेक्स्ट क्सासला सुरुवात तुम्हालाल देतो.
हम्म
ही आणि कोण साक्षी म्हणून कोण आहे तिला पण तस झालय बघा कॉल करून झाल्यानंतर परत तेनवाल शिंग म्हणले
हम् तिथं सारखं प्रॉब्लेम चाललाय सारखं मॅसेज तिथ जास्त येते साक्षी पाटील काय एकत्र आहे
नुसता साक्षी पडते बघा
हम्म
साक्षी साक्ष म्हणून नाही तर स्वप्ना स्वप्नीिल सरे काय ती मॅडम दुसरी कोण त्यांचं नाव काय माहित नाही
हो म्हणून आहेत आणि साक्षी म्हणतात त्या रिप्लाय तला जातात की त्या
नाही साक्षी म्हणून ते हेच आहेत हो
ह
साक्षी पाटील पण हीच आहे टास्क करत तेच आहेत मॅडम कुठे आहेत साक्षी पाटील
स्टार्टिंगला काय होत्या मी हा मेसेज केला मला ताजत आला नाही म्हणून
हा ते साक्षी सावंत मॅडम हा साक्षी सावंत मॅडम त्या हम्
ि त्यांचा ग्रुप मोठा वाटतो त्यांचा
हम्म नुसता साक्षी काय साक्षी पाटय आणि मड मा साक्ष सावंत मड
हम्म
आणि ते स्वप्नील सर म्हणून का आहेत आणि ते कोमल मॅडम म्हणून एकय आहेत कार्य ऑफ
हम् स्वप्नील सल पण देतात रिप्लाय बघितलं इतके
परवा त्यानेच दिलेले की
त क ताकचा इश्यू बघून मग थांबवून मग परत चालू झालं ना ते
हम्म ते टास्कच काही तू ते बंद क्लिअर केल तर पण तरी पण तसच येत होत ते ते मेसेज पण टाकलेले आहेत नाश मला काय येत ते म्हणजे त्यांना सांगायचंय म्हणजे जे कोण ऍप बनवतात त्यांना काहीतरी कस करायचं म्हणून सांगा म्हणून ते पण मेसेज केलत की
हम्म त्याचा काय पला झाला नाही कोणाचा
होय काय रिप्लाय पण आला